हॅलो.
आता बघ.
हम्म, याला काय म्हणालतीस?
अगं! काल कणी कुठलं पेशंट आलत म्हण अरुण पाटील सरांचं, मॅडम भीत्या ना अरुण पाटील सरांना.
हम्म.
ते पेशंट मला सांगत गेले, अ कीटच मागत तिथं किटच तपासायला लावतआता, ती कन्फर्म करून घेत नाहीत.
हम्म.
असं मागतात म्हणून, आणि सरांचा काय चूक फोन गेला वाटत मॅडम ना. मॅ म मॅडम दामणीला फोन केलेतेत काल संध्याकाळी.
हम्म.
ती काय फोन उचलाय नव्हती, मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज लावता ना मॅडम बोलल्या वाटतं तीला, असं पेशंटला काय सांगत जाऊ नको. तू काय बोलत जाऊ नकोस, माझा मी बोलत जातो. म्हणजे ती विचारते अग किट हाय काय तुमचं, कीट मध्ये तपासलंय काय?
हम्म हम्म खरंही नाही.
हो
आपण कुठं त्यांना सांगतोय किटच
कोण?
दामिनी.
काय ते.
असं सांगत कीट अह लागते म्हणून
नाहीया म्हणजे किटला तपासलय काय विचारते अग ती
मग
किट टेन का चेक केलाय काय फोटो
आणाय सांगितलेले आणाय सांगितले नाय ना ती स्वतःहून.
नाही परवा काय केल्या माहिती मॅडम त्या बाईचं बघकी मला तेच कळ नाय झालय काय चूक आहे ग तिची मला सांगत ना भवती मॅडम आल्यावर आता हम्म काय माहिती आहे पेल्विस होत काय एका पेशंटच आणि प्रेग्नेंट नाहीये म्हणजे जे पिरियड होत नाही ना पिरयड होत नव्हते सोड प्रेग्नेंट पण नाही आहे तरी पण किट आणून चेक कराय सांगितलं.
कोण? मॅडम. कोण सांगितलं?
व्हय हाय का नाही आम्ही चेक करायला आलो. वेळ वाया घाल
अगं मॅडमला कळाल कळत नसल तर तसं करत्या
डॉक्ट तर
मॅडम जरा अस कन्फर्म नसत्या एक एक सोनोग्राफीला
तिला म्हणून काढलं वाटतं म
आणि काय ते कळत नसल की नाय. ऐक की काय तर कळत नसल की नाही
हम्म.
ह्याला आता ह्या पेशंटला हा प्रॉब्लेम हाय रिपोर्ट मध्ये काय लिहायचं कळत नसलं की नाही गुगल ला टाकत्या आणि मग टाकत्या याला
व्हय व्हय.
रिपोर्टमध्ये
हो.
मग ते आपल्याला करू देत नाही मग स्वतःच करतात ते रिपोर्ट
ह हम्म. त्या रीष्टेच ते अन माझं मी करतोय ह्यात रिष्टा आली की माझ मी मॅडम ते हे सांगितलेत कधी स घालून कामी होते आणि त्याला तीन लाईन काढता काढायच असत्याल की नाही त्या काढून रिकाम रिपोर्ट तयार असतोय फक्त मॅडम वाचल्या का नाही फक्त ते देश शिष्ट का काय असते बघ
हा
हिट्रोजेनयस का हायपोइक म्हणजे कमी असलं तर हायपोइ
हा
नाही हायपोइक एक आणि मोठा असला तर हिट्रोजन असा असतेयच गं. मला आधी माहित नव्हतं. ते त्यावर न बोमलाल ते आता रि ते जे येते सोड मला.
येते गं जरा सवय झाली का नाही, त्यात काय विषय आहे फ क्त रिपोर्ट मध्ये जाऊन फास्ट रिपोर्ट हुडकायचं, एवढाच विषय आहे. गावाया पाहिजे ते लगेच.
हम्म
काय माहित म हिन काय केल्या?
तसंच
होय तिथ पण ए
गाऊन आहे गाऊन आणि तेच म्हणाले मी पण.
अ काय?
मॅम पगार वाढव
नाही वाढवत, वाढवत नाही.
त्या पूर्ण आठ होता म्हणून.
किती महीने झालं? किती महीने झाले?
झालं की मार्च मार्च पासन बघ मार्च, एप्रिल, मे मे, जून
हा
जूले
जुले होय वाढ अ मार्च एप्रिल, मे, जून, जुलै चा
मार्च गल्लीपर्यंत झालं.